हॅलो!
हा बोला ना.
हा, काय करत आहेत?
काही नाही आत्ताच जेवण झालंय, तुमचे झाले?
हो हो, आता जेवणला बसू टाईम आहे सध्या, दहा साडे दहा ला बसू सध्या. लेक्चर वगैरे चालू आहेत, हा ते त्यांचे लेक्चर च चालूयत, उशिरा झालं जेवण, दोन वाजता जेवतो, कम्प्लीट होतेय आमचं जेवण.
हो का? दुपारी उशीरा तुमच्या जेवायला दोन वाजता
हम्म हम्म, म्हणजे एकला बसतो एक दीड पर्यंत होऊन जाते, दोन ला रिकामे दोन ते सहा मग रिलॅक्स.
हो का? हम्म कसं चालूय मग आता?
मस्त, चालू आहे आता दोन महिने होत आलं आता कंप्लीट.
हो दोन महिने होतात तर तुमच्या लग्नाला कंप्लीट आता. पटकन जातात दोन महि, आमचे तर आता सात झाले का प्लेट.
बापरे! सेवन मंथस.
आर्ध गेला आता वर्षाचं म्हंटलं तरी काय हरकत नाही.
हं.
अर्ध वर्ष गेलं.
हा, बरोबर आहे.
हो ना.
चांगलाय आरं, मस्त आहे. जळगाव बरंच व्हरायटी आहे इथं. इथं नाय, इथं‌ आता कसं पावसामुळं अन त्या उन्हामुळं सुरुवातीला उन्हामुळं शांत बसलो, आता पावसामुळे शांत बस जायच हो त हा हो, चालूय थोडंफार थोडंफा भुरभुरी आहे सध्या, रात्री पडते.
हो ना, इकडे पण तसंच चाललंय रात्री असा चांगलाच पडतंय, आता तर भुरभुरीच चालू आहे इथे पण.
हो ना हम्म.
असं सकाळपासून तेच चालू आहे कपडे पण नाही वाळतयत जास्त.
हो ना कपड त आ्ही माहितीे काय त्या एवढा त्या विचार त्या झुंबरच्या त्या याच्यावर टाकलेत.
बापरे झुंबरच्याजवर कपडे.
त्या झुंबरच्या साईडला नाही का ते अ ते काच लावलेले आहेत. त्याच्यावर टाकलं काय दिसू राहिलं ते घर बापा.
पावसामुळे असच होते आम्ही पण आमच्या घरात तर पूर्ण आले ना आता की खुर्चीवरती कप कडेच कपडे त्याना सुकतच नाही ते ऊनच नाही आहे काही.
हो ना हम्म.
तेच म्हंटलं तुम्हाला फोन करा म्हटलं कसं आहे, जळगाव ति त्याला फेमस रगडा खाल्ला की नाही?
वा वा रगडा इकड तिथं इथं नाव काय म्हणत माहिती का भल्ला पॅटेस म्हणतात माहिती त्याला. भल्ला पॅटिस. भल्ला पॅटीस हा आपली इथे कसं दगडा पॅटी म्हणतो आपण इकड इडे त्याला नाव देतात भल्ला पॅटिस भल्ला.
भल्ला पॅटीस.
आता या ना इकडंता बीच पहिल्यांदा ऐकला काज गु तुम.
हा ना तेच तर तेमी ऐकलं यांच्याकडून कि जळगावला रगडा खूप ते फेमस आहे म्हणून.
हा आता येसाल ना तुम्ही तर ज येईल आपल्याला लक्षात घेतेता कुठं कुठं काय काय फेमस आहे फिरूया सारखं.
हो हम्म जाऊ ना आता आपण दोघ जण द जण जाऊ मस्त.
हा काढा आता तुम्ही तुमचा टूर आम्ही काढ तिकडे हम्म हम्म मस्त. एंजॉयत कपल कपल.
हा हा म्हणजे फोटोशूट ह आपला एकमेकाचा होऊन जाते.
हो ना तेच तर फोटो काढायला कोणीच नसते मग सोबत आपण एकटेच कुठे काढणार आो काचे.
हो ना.
सोबत असले क एका लोक सोबतात मत
हम्म हम्म आता मस्त तुमचा टूर झालत आता मुंबईला ह. कस झालं तिकडे ते.
तिकडे आम्ही अलिबागला गेलो होतो यांचे रिलेटिव्ह आहेत ना.
ह अच्छा. अच्छा हो हो हो हो मावशी राहते ते हा हा. हा हा हो का?
त्यांच्या ना नातूचा वाढदिवस होता तर त्या त्यांनी रिसॉर्टमध्ये केला होता.
हो का मस्त होत का रिझल्ट कसं होत?
हो छान होत सन मस्त वन नाईट वन नाईट साठी घेतलं होत त्यांनी.
फक् अच्छा पूर्ण दिवस आणि एक रात्र. आणि सकाळी मग परत.
हा सकाळी मग अकरा वाजता तिथून एक्झिट घ्यायची. पण मस दिवसभर जेवढं आपल्याला फिरता येईल तिथे सगळ्या वस्तू असं काहीच नाही की हे वापरता येत नाही ते वापरता येत नाही सर्व मस्त. त्यांनी वापरायला दिला व्यवस्थित रूम पण येत तिथ पूल होता असं मोठं पूर्ण असं रिझॉर्ट. तर छान त्याच्यामध्ये अ कमीत कमी दहा ते पंधरा रूम होते.
बापरे
ती त्याच्या स्पेशल रूम एक मोठा हॉल जिथे सगळे मिळून बसूकत बडडे वगैरेलिब्रे करू शकते त्याचा बर्थडे सेलिब्रेट केला ना खालच्या हॉलमध्ये हम्म त्या मुला तर त्यांनी डेकोरेशन वगैरे केलं होत मस्त
हो का त्यांच्याकूनच का
हा आणि त्यांचे स्टाफ पण होते छान क्लिनिंग साठी आपण जरा असं का असं हे केला ना म्हणजे धूळ झाली काही झाली की लगेच येऊन क्लीन करून जात जाय रे हम्म आणि सगळी म्हणजे व्यवस्था वगैरे छान होती आणि जवळच बीच होता त्याच्या म्हणजे असं पाच मिनिटाच्या जवळ
हो का मग काय बीचवरर हो का तिथे असा बीच नाही का ते अस निळ्या निळ्या असा चाण्या अस
हो तसाच एकदम पूर्ण तसाच होता ते चंद्राचे पूर्ण अ सावली पडते ना खाली
हा हा नाही ते असं कुठ तरी असा एक बीच आहे बघा तिथे नाही का अस वातावरण राहते तसं मग ते नाही का असं निळनळ कसं असं निळसर असं ही ब हीबे्टेपा हा ह ह त हा अजून ते अजून कुठ तरी मी इकड नाशिककडे आहे बघा काजव्याच महोत्सव म्हणून आहे
हम्म हम्म हम् हो ना ते छान होता बेस तिकडे हम् आपण जाऊन ना काढू ना तिकडेच टूर काढू
हा इकडे कसं मग इकडं हा हम्म आता ड्रेसिंग वगैरे तर ऑनलाईन पहावं म्हटलं
हो तिकडच्या
हा म्हणजे अप्लायसाठी ऑनलाईनला घेऊन ठेवा म्हटलं तर मी हा शर्ट ना तर माझा जवळ शॉर्ट नाही आहे तर मी पहा लागली मी ऑनलाईन ला
ह् मीडियम लेंथ पर्यंत जा असत माझ पण लय विचार बघा म्हणून तसा ओल होत ना तिथे कपडे बीचवर गेल्यावर हम्म बघू ना आपण हम्म जच्या
तुम्ही ते बँगलचा मला हा
हो ना शॉर्टक आपण आपल्यासाठीठी बघले त्यांसाठी पण पाहा लागतील नाही नाही म्हणतील यांनी यांचंच पाहिलं
हम्म
हम्म
म्हटलं तुम्हाला मी ते म्हणत होती मी हम् टी शर्ट शॉर्ट त्यांना तेच राहते नाहीत मग ते नसे का ते अ असं श्रक टाईप राहते बघा ते जर असं जॅ ेट अस हलकं हलके जॅकेट टाईप नसते का ते असं टंचीिती छान वाट्टे व्हाईट कलरच आतमध्येध्ये स्काय ब्लू टाईप वर अन ब्लॅक पॅन्ट मस्त वाटते
हम्म ते असेच वाटते फोटोमध्येध्ये पण छान येते
हम्म झाला का त्याचा जॉब वगैरे कि चालू आहे
चालूच आहे त्यांच आज थोडस काम राहिलं होत म्हण ते एक्स्ट्रा हम्म ते चालू आहे मग
हम्म हम्म
त्यानी त्यांं ब
ते हो ना बरं झालं ते वर्क फ्रॉम होम
हो आता घरून असल्यामुळे काही टेन्शन नाही तर पहिले मुंबईला होता तर मग जाण यें लचं पंधरा दिवस येते आणि हो ना पंधरा दिवस इकडे पंधरा दिवस तिकडे जास्त होते ना मग दग दग नाही तर हम्म म्हणून त्यांना ते पाठीच्या हच्यामध्ये चालू होत आणि त्यांच पाडदुख होत होती मंधक
हा ते कस ट्रॅव्हलिंग ते इकडं तिकडं बसून ते घरी कस कम्फर्टेबल राहत थोडं
हो ना तेच तर आपण आराम पण करू शकतो जरा अस घरी ऑफिसमध्येध्ये कसं करता नाही एकदम बसूनच राहल
हम्म बरं आहे पण तेल मस्त झाल
हम्म आता दादांच कसं झालय क्लासेस
मस्त नाही त्यांचं उभं राहून पण असते ना आणि बसून पण असते एडिटिंग वगैरे
अच्छा मग त्यांचा ऑफलाईनच आहे की ऑनलाईन आहे
द ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही आहे नंतर मग कॉलेज आहे हम्म
हो का कॉलेज वर पण जातात
नाही त्यांचच कॉलेज आहे
अच्छा मी बघितले होते त्यांचे व्हिडिओ म्हणजे किितती पर्यंत मुलांना शिकवतात ते
ते का इलेव्हनथ ट्वेल्थ आणि पुढं मग डिप्लोमा आणि मग पुढं इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट पर्यंत हम्म
हम् हम छान आहे युपीएस सी वगैरे पण शिकवतात का
हा आता ते्याच्यात पडलं याच्यातही आलेत नाही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये त्यांना आ आरटीओच्यात आले आता
हो नाही माझा एक मित्र आहे तो पण बघत आहे म्हणते त्यांची
हो का
हा तो म्हणत होता मला मी त्यांना म्हंटल होत नाी ते त्यां बघत आहे तो व्हिडिओ
हो का म्हणजे काही त्याचे हे घेतलं का सबस्क्रिप्शन
हो त्यांनी घेतलेलं आहे म्हणे ते ते पुण्याला गेलेला आहे तो यूपीएससीची तयारी करत आहे तो
अच्छा
हा तर तो व्हिडिओ बघतेय युपीएससीचे तर असाच विषय निघाला तर तेव्हा म्हणत होता मला तो मी पण बघतो म्हणे यांची व्हिडिओ
हा हा ते बरच महाराष्ट्रामध्ये बरच फेमस आहेत प त्यांचे व्हिडओ आपलं वाशम पंधरा जण मला म्हण आता त्यांची ऍडमिशन झाली म्हणे ॲप घेतलं म्हणे त्यांनी हा
हो ना वाशिमला पण बरेच आहे आता पण ते तिकडचे पण पुण्यामध्येच जर जास्त आपल्या इकडे हे नाही ना
हा अमरावती पुणे नागपूर हे पण ते त्यांना कॉल येतात इथून
हो औरंगाबाद वगैरे चालूच राहतात अशी मुलं तिकडेच जातात
हा हा डिप्लोमा वगैरे हा हम्म
हम्म तुम्ही कुठे काढणार आहे की नाहीे आता टूर
पावसा पहिली गोष्ट ते मे चालू झाला मग थोडस थांबा म्हटलं ऊन आहे. म थांबा म्हटली पाऊस सुरू झाला. निघा निघाव म्हणूस तर नंतर याचे क्लासेस सुरू झाले
ते
हिवाळे मजा हिवाळ्यात कसत काही त्रास नसते एवढा हिवाळ्यात नाहीत त्रास
हम् पणे पावसाळ्याचं खूप त्रास तिकड मस्त चिलदारा वगैरे काढा मस्त
मगं तिकडे तर लय लांब हाय चिखलदरा आमलां लई लांब पडतंय लई लांब पडती जवळ आहे चिखलदरा म्हणजे अमरावती उतर की डायरेक्ट चिखलदरा
हो ना आपण मस् जाऊ ना तुम्ही या ना इकडे कारंजाला आपण जाऊ चिखलदारला सोबत सोबत
काय यांची कसली क्लास नेमकीच आठ दिवची जागा निघल्या चा बघू ना फ्री त्यांना जेव्हा वाटलं ना तेव्हा एखादा मग आपला आपला प्लॅन करता येते
हो आपण जाऊन ना मस्त फिरायला सर्व फॅमिली मिळून
हम्म हम्म ते मी काय म्हणतो त ते हो ना सिहोरला ना हा हा चांगलंय पण ते
हम्म शिहोर ला मस्त छान झाला हो माझा पहिल्यांदाच होत
हो का मी जाऊन आलंती बा एकदा माग
हो का नाही माझा या टाइमला पहिल्यांदाच होता ना आणि आता मस्त केलय तिथं शिहोरला व्यवस्था पण खूप छान आहे हम्म म्हणजे गर्दी इतकी दिसते की असं वाटते बापरे खूप जास्त आहे पण जेवण वर वगैरे त्या लाईन मध्ये कोणी असशी धक्का वगैरे काहीच करत व्यवस्थित आहे पूर्ण हम्म हम् छान आहे आणि जेवण पण मस्त आहे तिथं असं खिचडी खाण्यासाठी की बापरे खूप हली
हो का
हम्म असं खरंच वाटते की आपण देवाचा प्रसाद खातय म्हणून हम्म आणि छान वाटते मस्त महादेवाच्या मस्तुरीत् पूर्ण मूर्ती ती वगैरे हम्म
तेच मी म्हणत होती बँगल्सच ते तुम्ही तुमच्या तिक तुमच्याकडे काहीतरी आहे ना ते लिंक तुम्ही मागवलत